हॅलो आवाज.
हो हो माझा आवाज, माझं पण येतोय ना आवाज?
हो येतोय येतोय. कश्या आहात ताई तुम्ही मस्त. मी पण छान आहे, आता काय उन्हा ह्याच्यामुळे पाऊस नाही. त्यामुळे ब-बसलोय घामाघूम होऊन मध्येच लाईट जातांय मध्येच हे त्यामुळे सगळीच वाट लागतीय. ह आधण मदन जातात जरा लाईट ह!
चा प्रॉब्लेम आहेत काय, लाईट असतात आमच्या इथे कंटिन्यू लाईट असती. मला वाटतय हो ग्रामीण भागामध्ये जा स्त लाईट जातात असं वाटतंय मला.
हू नाही नाही अहो शहरात पण जातात, मी शहरातच राहते.
हो का कारण आमच्या इथं म्हणजे अ सा काय प्रॉब्लेम येत नाही, जर कधी काय प्रॉब्लेम झाला म्हणजे नाही का ते डीपीमध्ये वैगेरे. जर काही बिघाड झाला तरच प्रॉब्लेम येतो.
अच्छा तुमची एरिया कुठची?
अ आमची पुण्यातली एरिया आहे.
अच्छा पुण्याला आहे का, हा पुणे ही शहरच ना बरोबर. हा मी हा नाही बोला नां.
आमच्या इथे विजेचा प्रॉब्लेम येतच नाही शक्यतो लाईट हा असतेच म्हणजे.
अ बरोबर बरोबर पुण्याला म्हणजे तसं व्यवस्थित हे आहे सगळं. आमचं म्हणजे काय आता. तस एवढा हल्ली कमी झालाय पूर्वी खूप होता प्रॉब्लेम हा लाईटचा. पण हल्ली खूप कमी झालाय, पण कधीतरी होत ना अस सगळ्यां तेच ए सी हे ते सगळं एकदम चालू केलं की लोड येतो ना म. हे करा त्या वेळेला मग जरा प्रॉब्लेम होतो हा बोला.
आणि आता सगळे. लाईट वरती अ. पाणी वगैरे तापवत होते आणि मध्ये आत्ता ह्याचा प्रॉब्लेम झाला होता ना आपला गॅसचा. तर लाईट वर तेच इलेक्ट्रिक शेगडी सगळेच पेटवत होते ना त्यामुळ लाईट पण आता जा वापरली जाती ये अजून पण काही ठिकाणी सिलेंडर मिळत नाहीयेत लवकर. एक-एक एक दीड दीड महिन्याचं वेटिंग हे सिलेंडर
बाप रे! आता आमच्याकडे पाईप गॅस असल्यामुळे, तेवढा प्रश्न येत नही, कळत नही हे सिलेंडर ते बरं झालं बाबा, पाईप गॅस ये ना, महानगर गॅस
हं हं, ते काय असतं, पाईप गॅसच म्हणजे ते?
पाईप ची, हे केलेली असते, जसं आपल्या पाण्याचा नळाच पाईप कसा असतो, त्या टाईप मध्ये पाईपच असतात ते, आणि मो ठी लाईन गेलेली असते, तिकडनं पाईप येतो, तो आपल्या घरापर्यंत, त्यांचं हे केलेलं असत कनेक्शन, अन तिकडे आ पल्या घराच्या इथे, जिथे ती एंटर होते ना, तिकडे त्यांनी, अ मीटर बसवतात ह्याच. म्हणजे आपण किती वापरलं, किती काय, ते त्या मीटरवरर सगळं येतं, मग त्या त रीडिंग घेऊन, त्याप्रमाणे आपल्याला बिल येतं. आपण, जसं वापरू तसं.
आणि म, ते सिलेंडरलाच, म्हणजे जोडायचं ना ते, कनेक्शन?
सिलेंडर नही, आपल्या शेगडीला, सिलेंडर वापरताच येत नही त्याला.
म्हणजे सिलेंडर नसतोच, फक्त शेगडीला डायरेक्ट कनेक्शन.
हो शेगडीलाच देतात, ते डायरेक्ट कनेक्शन, अन तिथे एक नॉब ठेवलेला असतो, बंद-उघड करायचा असेल म्हणजे आता रात्रीच्या वेळेला, मी झोपताना, ते बंद करून ठेवते, नाॅब तो. आणि दिवसा उठलो, आपल्याला कामं करायची असतात, तेव्हा तो हह उघडायचा नाॅब तो, असं, अं.
पण आलेत ते पण, म्हणजे अजून आमच्या इथपर्यंत आले नही, आमच्या एरियापर्यंत आले नहीये. आलेले आहेत ते, आणि काय तरी ते अस असतं का, छोट्या-छोट्या ज्या लेन असता, तिथ येत नाहीत वगैरे, असं काय अस तं का? मोठे रोड वगैरे असतात, तिथूनच घेता येतं?
हो तिथून म ते, आतमध्ये कनेक्शन द्यायला लागत, पण ते कसं, छोट्या लेनचं मला माहि त नही, कारण का माहितीये? की त्यांच समजा काही इमर्जन्सी आली, काय झालं, शेवटी तो गॅसच ना? पाईप गॅस जरी असला तरी, तो गॅसच ये ना, समजा काही इमर्जन्सी आली, तर त्यांची हे आतमध्ये पर्यंत जायला, त्यांना जागा मिळाली पाहिजे ना? त्याच दुरुस्ती करायला म्हणा, किंवा काही हे करायला तसं असेल, आता आमच्या इथे त्यांनी कसं केलंय, पाच सहा बिल्डिंगच मिळून, एका ठिकाणी ते, हे ठेवलंय तीन चार बिल्डिंग, तीन चार बिल्डिंग, असं करून, ते एकत्र त्याचं मेन हे ठेवतात. आणि म तिकडनं सगळ्यांना, तेच हे जातं, असं केलंय त्यांनी.
हां, म्हणजे आपण सेपरेट नही घेऊ शकत, सगळ्यांनी मिळून घेतलं, एक आठ
नही- नही सगळ्यां नी, मिळून अस नही, सगळ्यांनी बिल्डिंग मध्ये सगळ्यांना हे करतातच, देतात पण त्याच्यात सुद्धा काही जण अस तात ना, आम्हाला नको म्हणून, म ते नाही घेत हे करुन, आता आमच्या बिल्डिंगमध्ये, पण एक दोघांनी घेतले नाहीत, मग त्यांच्याकडे सिलेंडरच येत. म त्यांच्याकडे, त्यांनी काय केलंय, बाहेरच्या ह्याच्या पर्यंत कनेक्शन ठेवलय, घरात नाही आतमध्ये. दिलेल, म्हणजे बाहेर बिल्डिंगच्या भिंतीवर, त्यांनी कनेक्शन ठेवलेले, आणून पाईप ति पर्यंत हे करून ठेवलाय, म्हणजे पुढे मागे समजा, त्यांनी गेत लं नवीन, पण परत नवीन, पाईपलाईन टाकायला, त्यांना होणार नाही ना?
हो बरोबर
बिल्डिंग मध्ये मग त्यांनी काय केलंय बिल्डिंग मध्ये मेन हे आणलीय आणि प्रत्येक घराच्या फ्लॅटच्या ह्याच्याप्रमाणे किचनच्या इथपर्यंत त्यांनी पाईप लाईन आणून ठेवली. म्हणज ज्यानी ज्यांनी घेतलंय त्यांना आतमध्ये घरात पण करून दिलं सगळं पाईपलाईन टाकून आणि ते मीटर लावून वगैरे आणि ज्यांनी घेतलेलं नाहीय त्यांना फक्त बाहेरच्या भिंतीवर त्यांनी ते पाईप आणून ठेवलेत. म्हणजे समजा पुढे मागे जर त्यांनी घेतलं. किंवा कधी कधी काय लोकं घर विकून जातात दुसर येतात मग त्यांना घ्यावं लागतं म्हणजे त्यांना हवं असेल. तर मग तेव्हा ते मग तुम्ही आप अर्ज करायचा आणि हे करून म घ्यायचं हे करून मग त्याप्रमाणे त्यावेेळेचे काही चार्जेस असतील ते ते लोक सांगतील तुम्हाला कनेक्शनचे आणि हे
हम् हम म्हणजे आपण हा रूम सोडली की संपलं. म्हणजे ते तिथं म्हणजे ते कनेक्शन तिथं हे झालं म्हणजे आप ण जर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो त परत नवीन हे करायचं त्याच्यासाठी अप्लाय अप्लाय करायचं का प्लिकेशन?
हा तिथे जर नसेल तर तिथे जर तुम्ही आता रूम घेतली आणि तिथे आधीच्याच कनेक्शन असेल तर मग तुम्हाला घ्यायला लागत नाही. फक्त मग ते तुम्हाला तुमच्या नावावर ट्रान्स र करून घ्यायचं. आणि जे काय डिपॉझिट किंवा काय ते घेतात त्याप्रमाणे ते द्यायचं आपल्याला आपण. असं असतं ते.
हा हा आणि त्याला अ त्याला काय असं कागदपत्रे वगैरे काय लागतात? म्हणजे जिथला रहिवासी वगैरे असं काय असेल?
ते ते लोक बघतात. ना सगळं रहिवासी म्हणजे आपलं आता आपण राहतोय म्हटल्यावर त्याचं आपल्याकडे कागदपत्र तर असतातच ना. घराची. ते कागदपत्र असतात तीच द्यायची. आता आधार कार्ड कसं समजा आता त्या जागी तुम्ही नवीन गेला असाल तर आधार कार्ड वगरे अड्रेसरच नसत ना. मग नाही तर तुम्हाला आधी ते आधार कार्ड बदलून घ्यायला लागेल ऍड्रेस बदलून हे करून. असं करायला लागेल आणि मग ते त्यांना एक प्रूफ आहे म्हणून द्यावं लागत.
आणि आपण किती पण गॅस वापरू शकतो तो ना असं काही नाही ना की लिमिट एवढ्याच महिन्याला तुम्ही वापरायचं?
नाही नाही नाही तुम्ही किती पण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही वापरायचं.
कारण आपले जे सिलेंडर असतात त्याचे चौदा पॉईंट वगैरे
हो
असतना.
हम्म हो हो ते तेवढ्या याची कपॅसिटी त्याची तेवढी असते ना.
हा
ह्याच्यात कपसिटीचा प्रश्नच येत नाही ना. कारण कसं मीटर चालू असतं ना. पाण्याचं कसं पाणी येत राहतं. त्याला काय तुम्हाला वापरायला त्याच्यावर इतकंच पाणी वापर वापरा आणि तितकंच पाणी वापर असं नसतं ना शेवटी. तसंच ते पण आहे. मग ते पाईप मदन गॅस तुमचा येतच राहत जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत. आणि त्याप्रमाणे मीटरवरा दाखवतात नंबर, ते फिरत ना मी, आपल्या लाईटच मीटर कसं असत? तसच त्या टाईपचंच मेटर आहे ते, त्याच टाईपचं मीटर आहे त्याच्यात ते आकडे दिसतात. आपण जो वापरायला लागलो की, ते बदलत जातात आकडे त्याप्रमाणे, आपलं किती कन्झम्पशन आहे त्या प्रमाणे आणि मग, आणि मग दोन महिन्याला एकदा, दोन महिन्यात ना एकदा येतं बिल त्याचं.
ह तरी किती म्हणजे असं? खूप खूप बिल येत
नाही नाही, उलट माझ्या ह्याच्याप्रमाणे तरी ना आपल्याला सिलेंडरपेक्षा ते बरं पडतं. असं एक तर सं पला हे झालाय, त्याच्या डोक्याला टेनशन नसत ना गॅस संपला रे? सिलेंडर संपला आता परत ऑर्डर नाही दिलीत आहे, परत हे असं हा प्रकार होत नाही ना जास्त.
हो ते पण आहेच आणि आमच्या इथ तो पणं तसच हाय आता, महिना आला तुम्ही जर लावला अकरा तारखेला, तर त्या दिवशी बुक बुकिंग करायचा म्हनी, बुकिंग केल्यानंतर मग तो सिलेंडर तुम्हाला तीन चार दिवसांनी घरी येतो. म्हणजे हा मग हे मला अस वाटत हे चांगलंय, की घरी नाही का आपल्या लाईन आहे, आपल्याला कधी पण आपण जेव्हा वापरायचं तेवा वापरू शकतो बंद करून ठेऊ शकतो, बाहेर गावी वगैर जात त्यांना स्विच बंद करून जायचं ना फक्त.
बरोबर हो. बरोबर. ते बंद करून जायचं म्हणजे एक सेफ्टी पण ना, चालू हा. म्हणजे असं कोण हे करत नाही, पण समजा काही प्रॉब्लेममुळे जर हे झालं, तर आपला नॉब बंद असला म्हणजे मग गॅस च हे नाही ना येत त्याच्यात न, मग ते बंद ठेवलेलं चांगलं ना म्हणजे कोणी घरात नसताना. मी आता रात्री झोपताना नॉब बंद करून झोपते म्हणजे मग ते प्रश्न नाही येत ना, डोक्याला टेन्शन नाही की, बाबा अरे हे चालू हाय वगैरे. जस आपण सिलेंडरच सुद्धा काही वेळेला काही जण करतात, काही जण नाही करत. झोपताना तो नॉब हाय तो, हे करून बंद करून ठेवतात ना, ज्यातन बाहेर हे असत कनेक्शन जिथे आलेलं असतं तिकडे. त्याचा नॉब आपण, हा चांगला हाय, खरंच चांगलं हाय.
नाही आणि नॉब आपल्या सिलेंडर सारखंच आहे का? का कसं आहे म्हणजे?
हो तसच तसच. हा तसंच असतं ते असं. आपल्या नळाचं हे कसं बंद उघड करतो आपण. म्हणजे तो ह्याच्यावाला नाही, तो गोलवाला नाही असं नुसत ह्याचा असतो ना पट्टीचा तो नाही का? आपण बंद उघड करतो, त्या टाईपच असत ते. तस असतं. हा मग तेच म्हंटलं ना, तेच चांगलंय उलट आणि टेन्शन नाही ना आपल्याला. फक्त आता कधी ते मे हे लोक मेंटेनन्स साठी बंद ठेवतात किंवा हे त्याला आता नाईलाज असतो. ते तर करायलाच पाहिजे ना त्यांना म्हणजे पण ते काय लवकरात लवकर सगळं व्यवस्थित करून लगेच येतं, पण त्यांचं जर तसं असेल ना, काही करायचं असेल तर त्या तुम्हाला अ ह्याच्यावर मो ज्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर असतो ना, त्यांच्याकडे ज्यांच्या नावावर गॅस चा हे आहे, त्यांच्या मोबाईलला त्याच हे देतात. मेसेज पाठवतात ते लोक. कि अमुक, अमुल, कारणामुळे इथे गॅसच हे झालाय, तर आम्ही लवकरात लवकर ते सॉल्व करून, चालू करण्याचा प्रयत्न करू म्हाणून. पण ते, ही. पण म्हणजे त्या काळात फक्त आता तो गॅस मात्र बंद असतो. मग आपल्याला काही करता येत नाहीत. आता ते अर्थात आपण सिलेंडर संपलं की सुद्धा बसूनच असतो ना. दुसरा मेळेस तोपर्यंत किंवा येईस तोपर्यंत. हा. पण, ह. कित्येकदा तर आपल्याला सिलेंडर उचलून घेऊन जायला लागतं दुकानात. काही वेळेला, अरे बाबा हे ज्या. मग एक तर रिक्षा करा, नाहीतर कोणाची गाडी असेल नाही तर टू व्हीलर असेल कर, त्याच्यावर एकाने घेऊन मागे बसायचं. एक चालवणार आणि
ठीक आहे ठीक आहे चा केल, मी एक करते परत कॉल.
हा बरं हा हा हा.